हॅलो हा आता लागला बघा.
ते एरोप्लेन मोड वर काढून टाकलं. टा टाकून काढला टाकून काढला काढून टाकला नाही टाकून काढला.
टाकून काढला हा. हम्म हम्म नाय.
अव डाळ मुगाची शिजना किती उशीर झाला शिजवायले.
शिझन आवड ला ते.
ती जरा शाळेतलीय व मुगाची डाळ.
हा हा हा ती शाळेतली डाळ जरा शीजत नाय. मी पण घटबाजन मुग लावाले बघा शेतीला.
हम्म हम्म आट ते कुकरलाच लावायला पाहिजे होत लक्षात नाही कुकरला लावायचं.
ओ उकळत्या पाण्यात घालीत नाहीसा.
होय उकळत्या पाण्यातच घातले ते डाळ जरा शिजायचं जमोहोत्या की हो ह भात तेवढा झालाय. भाकरी करायचेेत अजून.
कधी आवरायचं.
ह ह.
भाकरी भाकरी करायच आज सकाळचं काय सुद्धा नाही रोज कसं सकाळचं काय ना कायतरी असतेय ना.
हा हा मला दुपारी एकीन कॉल केलता काय.
हा.
कोण असत, एक सारखं बोलत होत्या कनी त्या. पाच कॉल केला त्यांनी मला मी नुस्ता रिसीव केला.
हा. तेना म तेना जास्त
हा हा.
ते मला बोलून द्यायला पाहिजे नाई, ते आपलंच सगळं सांगते मी अस केलं मी तसं केलं मी हिकडं गेलो मी तिकडं गेलो आम्ही असं सारकरच आपल्या सांगती आओ ती.
हम्म हम्म. नाही आपल्याला आपल्याला मधी टास्क आलता माहिते का? त्यात कसं होतं किती बोला तुम्ही पन्नास पन्नास टक्के नव्वद चाळीस चाळीस पन्नास असं. तसंआहेते हा म दोन्हीकडं संभाषण झालं तर मग दोघीना पण ते फायदाय.
असं आहे का? या कुडल्यात भाकरी केल्या भात केला आमटी केली आणि अ हे जरा मुग जरा आता शेतील लावल.
का?
हा खांदा बलो.
आजी काय करायलात आम्ही पण कांदा घालनच. मूग आणायचं लक्षात नाही हो बाजारात ना. बरवा काल आमच्या काकीने मुगाची उसळत दिली त डब्याला
हम्म हम्म.
मग ती संध्याकाळी मिस्टरांनीच खाल्ली.
हा.
खाल्लच नाही नाही तिथं वेळ झाला.
हा हा.
डायरे आ भारी करा म डग ज केली आणि जेवाय बसल भात्यांनी शिजवून ठेवलंात
हा ह. हा मी मग प्रवासाचा कंटाळ येते वाटतय प्रवास कर कंटाळ येते प्रवास आले की काहीच करू वाटत.
जेवलो आणि तेवढी उसळ तेवढी केली. पोरग्याला चारलं उसळ केली जेवलो आणि झोपलो मग आत्िनेच भांडीतन असले तर कारण मला काय सुूचन झालत कार सकाळी अखराला गेलतो ना. दिवसभर तिथास एक सारखं उभारलव्हत.
त्यामुळेळा
अ. मग आम मी आमच्यात मग केलाय का नाही. निधी कााहीत नाही. मला पण एवढंला आवडत नाही हा तनी पण मिस्टर ख नाही.
अऔ ते छान लागते की
त्यांना आवडतच नाही ते कसं.
कसं करायचं जरा कडीीपत्ता पण घालायचा जिरं मोहरी कांदा जरा जास्त घालायचा.
जराही प्र्रभित करतोय असे. अ.
हा मग छान लागत की बक्कळ जरा कांदा बकळ घालायच एक दोन तीन कांदा घालायच छान होते.
ह हा. ते काय ते ना अकामसर खोटत आवली. तर मग ख नाही अस होत. मला वाटतेटणण मग अधिक महिना मग काय काय? कायतीलं स
अधिक महिन्यात जोडव्या केल्या की याने
ह. हो काय ब सगते नाही काय म्ह कसे बसते.
बघा आम्ही घेतलच हवा म्हणजे होत त्यात आहे ना. हा मग ते जरा त्याची झीज झाली होती म लही नाही. तेवढंच नाजूकच घेतलंय.
हा हा. हा हा.
म ते देऊन जुनं देऊन वर किती सातशे का आठशे रुपये बसले.
हा हा आमच्यात या दोघांसनी मम्मीनं अंगठ्या केलती अधिक मासात हम्म.
हा हा छान केलं नाय.
साड्या घेतल्या होती.
हा हा करायचं नाइ का मग ह्या हेच्यात आता तीन वर्षातनं एकदा येणार
चांदीचाच दर बघितला हाय मी जोडव्या मागच्या महिन्यात केलती नाइ हम्म म्हणजे डबल होत्या माझ्या डबल होत्या माझ्या नाइ त्या देऊन मी सिंगल केल्यात एक एक
केल्यात व्हय आमच्या घरात चालत नाइ सिंगल डबलचं घाला ते म मी बिचवा घालतोय एकेकाने
घालताय काय हा.
हे घालतो तेज्या पलीकडं बोट नस
हा हा घालत्यात की माहित हाय की हा मी नाइ एक एक जोडव्या करून घेतल्या होत्या
हम्म हम्म होय होय ते आता फॅशनचं हाय आमच्यात आवडत नाइ ओ कंड घातलेला आवडत नाय
होय आम्ही सुद्धा नाई सोडा कंड कधी घालीत नाई
हम्म.
मीच अं आमच्या दिदी पण कायम हातभर माग मीच कायतरी कमी कमी अशा घरा घालते.
नाइ माझ्या पण किती सा सा नऊ न हूं एवढ्याच असत्यात कधी तीन तीन आता एका हातात दोन हाईत एका हातात चारच हायत मग घालणार हुत त माहेरला गेलतो खरं नको म्हणलीत पोर पौर्णिमा लागली अमावस्या लागली नाय
हा हा. तसचं हा. हम्म. मग काय नाई बघा खर खरं आपण अधिक धिक मास म्हणतोय कनी तो नाइ केलेला बराय कारण घर
व्हय आता ते सगळीकडं टाकाल्यात बघा गरिबानं काय करायचं? हा आणि मोठी करत्यात ते करत्यात फोटोशूट तेन करून सगळं टाकत्यात.
हम्म ग्रंथात असं लिवलं नाइ कि हा दान करा आ
सोनचं घाला हा आ नाई तेच की फक्त आपण तेनची हौस करायचीय मग हेनी हौस करायला सोनं आणि चांदीचं घालाल्यात डायरेक्ट
हा आणि ती सोनं आणि चांदी नुसती सुद्धा इन्स्टाग्रामच्या मग एकीचं बघून एक एकीच बघून मे म एकांदीच्या घरात एक
तेनी काय करायचं बरं एक एखादी मुलगी जरी असली तरी परिस्थिती परिस्थितीनुसार पण राहि
हा. घरात पण टॉर्चर होतय नई. टेंड केलं तुला का केलं नाई?